हा बोलला की, वव्य
आता तुम्ही, सतरा म्हणतासा का नई?
हां.
कॉलच काय, आमच्या मम्मीचे सात कॉल गेलते, तीन कॉल डिसकनेक्ट झालते, चार कॉल गेलते. चार कॉलचे साडे तीनशे रुपये आले होते.
काय सांगाला आणि मलाच तुम्हाला पहिला टास्क चे पैसे लई कमी आलते, विस कॉल केलेले आम्ही. तुम्हाला पटणार नई, तीनशेच रुपये आलते.
हम.
आणि रिसीव्ह कॉलचे पन्नास. पण आ केलेलं सगळे व्यवस्थित, काय चूक झालेली काय माहिती?
आता पहिल्यांदा, मी पण सुधा वीस कॉलचा टास्क, कमप्लीट केल ता की नाही? तर खर सांग, माझे अकरा कॉल डिस्कनेक्टिंग झालते, त्यातले.
हां.
आणि नऊ कॉल व्यवस्थित होते. आणि मी कोणाचे कॉल रिसीव्ह केले नव्हते पहिल्यांदा, कारण नवीन होती ती, आता अजून एवड त्यातल समजत नव्हंत. आणि मी टास्क कसा कमप्लीट केलता? फोन चालू करून ठेवलो होतो, मी बोललो नव्हतो त्याच्यावर दोन कॉलला, ते जे दहा- दहा मिनिटात होते, त्यात बी. आणि येऊन जाऊन पाचच कॉल व्यवस्थित बोललो होतो. खरं तरी सुद्धा मला, साडेसाहशे रुपये आलते.
मग, काय भानगडं आमच अस झालेले?
आणि दिदी आमची, दिदीन आमचे वीस केलते. त्यातले अकरा कॉल व्यवस्थित बोलून होते. दोन कॉलवरती बिनबोलता असं झालते, असे चौदा कॉल व्यवस्थित होते. आणि सहा कॉल डिस्कनेक्टिंग झालते. पाच रिसीव्ह केलते. तरी पण चारशेच रुपये आले.
हा मग हे असंच म्हणालोय की. आमचं असं का झालं. ज्यांनी केल्या प्रमाणिक पणे त्यांचं झालंच नाही पेमेंट.
होय आवो.
आणि ज्यांनी टंगळ मंगळ केल्या पण त्यांनाच पैशे गेल्यात. बरोबर आहे क नाही? तुम्हाला म्हणालो नाही मी पण असंस बरेच जणांच जणांच तस झालंय आणि आमच्या इथ नाही नवीन ज्यांनी आमच्या इ सुमैयान केल नई आम्हाला आमच्या नविनच्या बाबतीत तर लई झालाय प्रॉब्लेम
आणि एक त्याचं सांग नाव सांगित नाही मी आता अप पहिला त्यांचं साडे अठराशे आलत आणि त्यांनी पाच कॉल रिसिव्ह केलं. तीन हजार रुपये आले त्यांना खात्यात. जमाच झाले. हम्म.
मग कासं म्हणायच काय म्हणायचं हे.
हम् हम् हम ह नशीब म्हणायच. आणि मी आपली बोमलत
नई.
वीस पंचवीस कॉल रिसिव्ह केले आणि मला साडे सोळाशेच नुसत आल्यात. तर तीस भर कॉल मी रिसीव्ह केले एका कॉलला ऐंशी आहेत तर किती यायला पाहिजे सांगा. आता सोनाली ताईचच सांगतो सोनाली तईचा माांगल्या टास्कला वीस कॉलिंगचा हे होतं का नाही? अकरा कॉल डिस्कनेक्टिंग झालते नऊ कॉल वेवस्थित गेले आणि पेमेंट किती जमा व्हावी साडे अकराशे
हा तेच म्हणालोय की आणि तिज्या संगच काल केलाय मी पण तोच टास्क ती माझ्या सांगच बोललेली मी तिज्या संग बोललेलो. आणि माझं तेवढंच झालं पेमेंट हा तिज्या संगच तेच पहिल्यांदा आणि तिला मी तस ब - बोलुन सांगितलेल पण मीच साध्या कॉलवर अस म्हणजे असं झालय म्हणून
हा.
मग आता असं कस काय झाल ओ असं कस काय झाल म्हंटली ती पण विचारायच तरी कुणाला? जे आस म्हणजे जिन जॉईन केलं तिला तर कसं विचारयचं ती काय स्वतः करणार आहे का पेमेंट वरनच.
हम्म नाही वरणच होणार घ्या? शेवटी काहीतर असल आणि काहीतर त्यांच य बोलण्यावर पण अवलंबून असेल. ते रेकर्डिंग होतेय नई त्यामुळं
हा.
बोललेलं हम् ह्.
बघू आता आम्ही खरं केलेलं आम्ही तो प्रमाणीकपणे टास्क पण असं व्हायला नको पायजे होत. मन हे झालं. आणि बऱ्याच जणांनी केला नाही मग परत न कॉल.
तेज्यावर वर मग आणि किती आलं दुसऱ्या टास्कचं परवा पूर्ण केलाय तो
परवाच्या टास्कच ते प्रदे थोडे ते पण थोडे
हम्म हम्म.
तू किती झालते.
चालं कां नाहीं माझे झाले मी माझ्यांच्यावर केले नव्हते. मेस्ट्रांचे येच्यांवर केेलति सांगते नां तीनं हजांर जरी
किती झाले तरी तुंमचे बरे झाले म्हणजे अठराशे रुपये झालं ते केलेला टांस किजे.
आले जमा झाले माझे
आणि रिसिव्ह केलं नां तूंथोडा म्हणजे
हम्मं आं मम्मी कॉलरी रीशिव करतें यांच्या वरूंन जमा झाले.
रिसीव्ह कायं समज रिसिव नाहीं केलं तरं आपलं टास्क जरं पेमेंट नाहीं होणारं
होणारं की आपले टांस्क कंप्लीट केवढे झालेल त्यांचं पेमेंट होणारं की
मलां अजूंन दाखवतंच नाहीं आहे ती
म्हणजे
आंता टांस्क होऊन किती दिवसं झाले की तुम्हीं म्हणांला नां पेमेंट आले पेमेंट कुठं आले मलां अजूंन दाखवतंच नाहीं
नाहीं
नाहीं.
कायं म्हणते असतं तुम्हीं रीसीव
कां असं झालं म्हणजे जरां हे होते
मं जरां उदांसत तरं रिफ्रेश केलां नाहीं हे रिफ्रेश वरंच्यांवर सारखं दिवसांत नां एकदां दोनदा हे करायचं रिपरेश करायचं सारखं एखाद्या टांस्क आंला समंज तरं एखांदा हां नवीन अपडेट दाखवते आणि एखांदा टांस्क आंला की तरी पणं दाखवते नाहीतरं फ्रेश पणं होते असं होते नाहीं हं जी बँकेची जरी डिटेल्स भरतं नसलं ते रिफ्रेश करूंन टाकायचं भरती हं
असं हे ते नवीन आहे त्यांच्यामुळे समजणं झाले नाहीं त्यांला नारांज झाले पहिलं पहिलं म्हणे माझं लेचं की झालेलं म्हणजे मी किती प्रेम हे न केलेलो जीव तोंडून असे नां एक प्रकारे आणि ते तसं झालं
हम्मं
टांस्क कसां झालां आणि प्रामाणिकपणे केलां नं बोलूंन बोलूंन म्हणजे तसं व्यवस्थित बोलणं वगैरें झालं वेळं आपलां गेलेला असतोय
सगळ्यां टांस्क लां पेमेंट व्यवस्थित आहेतं म्हंजे
हां
दोन हजारांच्या वरं आहेतं सगळ्यांना आंता जवळंजवळं त्यांचे तीनं अकाउंटचे टांस्क त्यांनी कंप्लीट केलेत माहांल्या टामाला रीकाम आहे सगळ्यांचे पेमेंट तीनं हजांर बावीसशे दोन हजांर असे मिळालेत
मंग तेचं की कॉर्नर आंला नाहीच कायं
हम्मं हम्मं हमं करणारं नाहीं कां बघायचं आपणं करायचं किती म्हणालं
तुम्हांला तिथं कोणं जॉईन केले म्हणजे तीथं जास्तं सगळें करतांत कां लोकं हे कार्याचं
नाही नाही आम्हाला आमच्या दिदीच्या वर्गातलीय ती. ओळख हायत. वर्षा दिदीचीया. हम्म आमच्या दिदीच्या वर्गातलीय. दिदीच केलत मी. माझं नको म्हणून ऑनलाईन आहे शेवटी. ऑनलाईन जमाची भ्याव वाटतीय नाही. म्हणून नक को म्हणून मी केलं नव्हतं. मग तिने आणि एकदा मला कॉल केला. कर तू म्हणून. म आणि केलं. काय भ्यायसारखं नाही म्हटली. मी आहे त्यात. तू कर. आणि केल. मग मी हा ना, हा ना करत असं केलत. खरं झालत तेव्हा पण व्यवस्थित. तवापासन करतोय.
हम्म हम्म हम्म.
मग तेव्हा मिस्टरांच्या वर सहज उघडून ठेवूल. त माझं एकटीचच ठेवलं होतं. आणि मिस्टरांच रोज उघायचं पण उघडलं होतं. तर मिस्टरांचं सुद्धा तरी हे झालं. कंप्लीट झालं नाव आलं ते हेला. मग त्यांचं माझ्यात लॉग इन करून घेतलो आणि हे केलं. टास्क कमप्लीट केलान म.
हा हा हम्म.
दोन्ही वर येतात तवा पासन टास्क.
मग कुठल्या टास्कला प्रॉब्लेम आला म्हणालता?
माझ्या टास्कला. मला आता टास्क नवीन यालाय नाही. त्याला. तीस कॉलचा. परवा दिवशी आलाय.
मग तू चालू केलाय का करायला?
नाही विना झालंय त्याच्यावर. सात केलेत आणि तिथन पुढं नाही म्हणतय ते. लिमिट सप्लाय म्हणते. कॉलीग.
हो का?
हम्म हम्म.
हम्म. ह. ह.
मग तिने रिप्लाय वर्षा दिदी तेच दिलाय की. लिमिट सपलयं इथन‌ कॉल लागणारं नाही म्हणून. म आता पर्याय नाही काय तर.
मग आता हा जर टास्क संपला. आणि परत जर
तुमचा एक टास्क ओपन होईत नव्हता ना?
होय ओपणच होत नाही. अजून पण होत नाहीेत. नाही.
हम्म नसेल ना. प्रॉब्लेमही चालूय तसा. ह्या टायमाला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे. हम्म.
होय आता हे संपलं की, जर दुसरा विषय किंवा दुसरं प्रोजेक्ट आलं तर ते येईल ना त्याच्यावर. का तवा पण प्रॉब्लेमच होणार?
मी तो मेसेज केलाता. त्यानी रिप्लाय दिला नाही. मी तेच सांगितलेल आता ह्यो टास्कला आम्हाला प्रॉब्लेम आलाय. म पुढला टास्क येणार का आमच्या हेच्यावर? कारण मिस्टरांच्या कॉलला पण प्रॉब्लेम आलाय. तेच्या कडन हेला. कारण त्यांनी ज्या नंबरला कॉल लागेना झालेयत. रिसिव्ह होईना झालेत कॉल.
आता सोनालीच पण तसंच झालंय की, माझ्याकडन तिच्या कुठल्याच नंबरला फोन लागणा झालाय. माझ्याकडन पण लागणा झालंय. तिच्या कुठलाच नंबरला होय.
हम्.
ते कशामुळे म्हणायचं म?
तेच समजना झालंय. काय झालय असं.
काल केलेलो, मला म्हटली बॅलेन्स तेन संपलाय म्हटली.
हम्म, होय गावी गेलत्या. गावाला गेलत्या वाटतं, आणि मगाशी केल ते साही तेनी मेसेज, पेमेंट आज आलंय काय म्हणून?
हां मग, काय म्हटला तुम्ही?
हम. नाही म्हटलो जमा झाल नाही, कुठलं अजून बँक डिटेल्स भराय नाही, पेमेंट कुठलं जमा होईल. काल टास्क कंप्लीट केलाय. मग त्यांच पंधराच झालंय नई, नाही पंधराच्या पुढे जाईणं झालंय. मग
हा, हा.
त्या, तेच म्हणत होत्या की पंधराच्या पुढे जाईना झालंय टास्क कंप्लीट केला अं, केल्याशिवाय बी पेमेंट येत नाही, म आता हिचं पेमेंट कसं अशे ते म्हणतते
हा, हा, हा.
मग आता काय पर्यायच नाही, हाय तेवढं घ्यायलाच पाहिजे. आता या, माझे पण सात कॉल झालेत त्या दोन कॉल डिस्कनेक्टिंग आहेत आणि पाच व्यवस्थित आहेत. आता पाच कॉलचे काय येणार आहेत पेमेंट त्यात
ह, ह, हां.
पुढे गेलात, तर झालं असत.
आता काय झालं माहिती हाय का माझ्या स्क्रीनवर, अ, वर नोटिफिकेशन मध्ये ते आलंग दाखवलंय काय, आणि ते आपल हिरवी स्क्रीन रंग हिरव्या रंगाची स्क्रीन होत्या नी.
हम्म
हॅलो, तेज्यावर साडेतीन मिनिटावर ते थांबल वॉच
नाही बॅक घ्या, बॅक घ्या आणि ते वर ढकला. बॅक घ्या न ते वर ढकला नाही तर तसाच सेव्ह होतोय कॉल. माझे मागल्या टाइमाला तसच झालंय, ते घालवा.
आता हेच बॅक कसं घेऊ?
बॅक येते की, एकदम बॅक सगळंच वर जायचं आपलं हे असतंय कनी ऑप्शन ते करा कि. आणि पुन्हा ते, ह्याच्यावर नोटिफिकेशन वर टच करा. ते घालवा सगळं, आणि पुन्हा ते नोटिफिके
हा, हा आलं, आलं, आलं, आलं, आलं मगाशी पण एक तसा झालाय.
तो तसाच सेव होतोय, तो तसाच सेव करायचा नाही.
अरे बापरे, ब ठीक हाय, ठीक हाय.
एकदा बघितलं असं, झिरो सेकंद, सेकंद पुढेच जाईनात. मला काय वाटलं, एखादी होईल सेव नंतरन, तर तसाच झेरो सेकंद सेव्ह
माझं मक तसाच एक झालाय न, आता दुसरा पण तसा व्हालता, पण आता तुम्ही सांगितल्यामुळे ते त्या व्यवस्थित टाईमिंग पडला आता. बरं ठीक हे चालतंय ठेऊ.
हा, हा ठेवा.